हॅलो. येतो का आवाज आता?
हाता येतोय. तुम्हाला येतो का मा?
हा येतोय. त्याच्याते ना लई बारीक आवाज येतो. अन ओपन करता येत नाही तो आवाज.
हा त्याच्यामुळच मागाशिक ना ते फॉनमुळ लई कमी आला आओ.
हा. जेवण झाले का?
हा जेवण झाले.
भांडे झाले असतील?
हा तुमचे
आमचे भांडे पडलेत.
हो का. हे काय भांडी दिले ठेऊन, आम्ही आत्ता जेवण केलं ते
हा का.
ह् ह
पोरं झोपले का?
नाही नाही छोटी आवरू लागत पसारा.
आता काय बा उद्या छोटीचा बड्डे आहे.
मग काय उद्या बर्थडे्याचा आता आवाजी ति काय आवरु लागू राहिलं मला पसारा.
ह मग आता त्या बड्डेच्या आवाजामुळे
हा काल सकाळी केवढं मोठ धुनं धुतलं,
ह मग बड्डे ना बाई मग आता उद्या काही केक बीक आणायचं राहीन.
मग आले घरपोचलं. अच्छा घर पोसलं धुन धुतलं किचन ते एवढं.
मला दोनचार, दोनचार पुरी होऊ द्याव लागत होत्या.
भाडे घासले मधी ती
डोक्याला ताण नसत राहिलं माय एकीन नसतं केलं तर एकीन तरी केलं असत.
हे बघ झाडून घेतलं, घरपुसलं, भांडे घासले धुन केेलं.
अगो बाय बाय लय काम केलं बाई छोटे.
काम सांगा ती बा तुम्हाला ती. काय काय काम केलं तिनं, मग नंतर ह मग नंतर झोका खेळली.
मग आता काय उद्या मोठा केेक आणावं लाग छोटीच्या वजना नाही एवडा.
मग काय आता उद्या लय मोठा केक आता.
हम्म
अरे ह झोपलाय आताच त्याला खवळलंय, झोपलाय मग चलच ए होर चालू त्यांच्यावाले हे लावून ते लाव दोघांचं. आनं आता दोघं झोपले आपल्या माममाची.
द्यायच्या आभ्यासायला बसून.
अभ्यास का आता दोघ्या या करीत होत्या तो न तो चाल होत तोघ मामाच्या नाक खवळले दोघं झोपले आता.
क
आता पडली तिवी.
दाद्याला काही हे पाहायचं असंल पिक्चर.
हा त्याच्या आवडीच पिक्चर चालू आता मग त्यांच्यामुळे तो बसला आता पाहत. पण पाहु द्या ना.
हं
मने क उ तुरव दे चलाग नोड बरं ते.
बाई आत्ताशीक तीन मिनटं झालीयेत.
त्याला मग त्याला नाही तसच ए जेवढं बोललं तेवढं हे राहत ते माहिती मला. दहा मिनिंट
दहा मिनटं जायला खरंच लई टाईम लागतो बाई.
हा.
हं. आता मी सीमाताईला केलता फोन. तुम्हाला नंबर टाकून देते मी. भाजी चांगली झालती का गं?
भाजी मी नाही खाल्ली, आबांनी खाल्ली. काय माहिती? म मीठ टाकून खाल्ली त्यांनी.
हा मीठा नी हे आता, आम्हाला नाही लागत आळणी.
हम्. तुम्हासं जास्त कमी खातो त्याच्यामुळे तुम्हाला ती सवय लागलीय ना?
आम्हाला ते मीठ कमी खायची सवय लागली.
हम्.
मीठ खातच नाही आम्ही जास्त.
हा का?
ते तुमच्या बाजरीच्या भाकरी असत्यान.
नाही नाही चपाती करीन ना ते मी. हम.
कुपन कधी येतंय काय ना?
ते येईना लवकर. अन ते कुपन येऊन आता काही उपयोगात ते भरती नाही या महिन्यात.
हा का? नाही ना. मी म्हणलं पापड करीन तांदळाचे.
हा तांदळाचे पापड. पण आता या महिन्यात कांदा राहील ते भरतील. त्याच्यामूळं मग आता. पाहू आता. उद्या आता काय माहिती ते म्हणतं मी जातो ताईकडे.
हा असले जास्त कमी तर घेऊन यायचे मंग पापडं होतील तुम्हाला.
हा. मग काय माहीत आता काय करते. आता उद्या सकाळी सर्व उद्या सकाळी सात
ट्रॅक्टरची चावी कुठे ठेवली? हा.
बाजारला जावं लागल?
हा वडजेचं बाजार आहे उद्या सकाळी सकाळी भरतो खरंच.
त्यांला धाडीते नं मग ते मसाले आणवं लागतील ना.
हा आद्रक, लसून.
हा मग ते बिर्याणीला मसाले आणवे लागतील ना.
कोथंबीर.
मला सैपाक करायचं म्हणले, लवकर या बरं का तुम्ही.
हा येईन ना.
हा म्हणजे मग येरवाळीच केली का, मग बरं राईल लवकर करू आपण यावेळेस.
त्याआधी मटण बिर्याणी टाकून द्यायची.
हा.
चूलीवर करायची ना? का शेगडीवर?
नाही, नाही आपली शेगडीवरचं.
शिजल ना त्याच्यावर?
हा. ते आपल्या मोठ्या पातेल्यामध्ये, आमच्या त्या पातेल्यात शिजून जाईन.
हा, पाणी गरम करून घ्यायचं आधी गरम पाण्यात मग थोडंसं उकळू येत्यात
हा, ज्याच्यावर करून नाही जमलं तर आपण चुल पेटवू. एवढं काय लय? मग काय? नको न वा, नको न वाजवू. पवन ये
हं
ध्यानानी नाही. काय माहीत बाई? ये दुळू आता दरवाजे उघडा उघडा, बोंबई पण गाडीवाल्याचा काय दरवाजा बंद झाला होता म्हणे आज
हा का?
हा
मामी बोलाती का?
ती बोलती, इथे बाई नाही बोलत
हां, त्यांचं झालं असेल जेवण-खावण, गाडी आतमध्ये घ्या म्हणा
स कुड टोपला काय नी
हा मग काय? डुगीचा आणि छोटीचा फोटो ठेवलाय स्टेटसला
हा तेनी दोघीनी ओवळल मला मणी ओवळ. मला म्हणे ताई ववाळ म्हणे पण म्हणल नको मला नव्हतं वावळायची
तु लय जाती म्हणा धाऊ धाऊ
मग छोटी, बुटी तेनला म्हणल ववाळा म्हणलं हाय ना माझ्या पोरी
मी पाठविलं असत छकुलीला पण ती जर आपल्यापर्यंत आलीच नाही.
हा
पाठवतेत दोघी साससुना
तेनी दोघीनी ववाळलं.
ती काय बुटीला म्हणी मम्मीला बोलला म्हणी मग बुटी आली मग आले बर दिदी म्हणलं बु छोटीला म्हणलं ववाळ
ती म्हणशीन हिनी ववाळलं मुद्दामच
तेलाला मला करायचं नाही म्हणटलं तस चालत नाही मग
हं
ती माहिती ताई करीतस नाही तश
हा तिच्यायन तिला टाप टाकु गेलो
गेले पडले वाचले ते पडले असते नांगण्याच्या रुबाला आली असते पाक वर
लय बला आली अस ती बाई ती,
पडले ते सासु-सासरे घेऊन पडल नाही म्हणे बाला आली असती ती माहितीे काही त्या वर म्हणते सासु-सासरे
हा ना बाई
याला बर पायकी करावी लागली असती
एक तर झाली ते आधीच करून कसं का होईना.
मग काय?
आ बाई जाऊदे पण रागा तामात रागा तामात होऊन गेली गाडी त्यांनला
मग काय. कोणची गाडी असू द्या तुम्ही जर त्याच्यावर हे करायला लागले, कस काय ब्रेक जण त्याच्यावर गाडीच उधाळणार ना.
म. नाय बाई गाडी चालवायच लय आता हे झाले लय अवघड काय झालं?
म ते मळमळ हो रायली गोळी घेतली का?
छोटी का बुटी?
नाय दिदीय. त त अंग दुकू राहिलं मला मग तिन सुमो गोळी आणली.
ती गोळी सगट नको देत जाऊ बरं का.
का माहीत तेच जवळ घेतली कशी घेतली काय माहिती?
अय अय सगट नको दे तिन आपल्या सारख्याला चक्कर येत्यात.
हा का. ती म्हणते मळमळ होऊ राहिली म्हण तेच्यावर लक्षा दिलं मी जेवण करत होते कध कधी घेतले काय माहित.
तिला सांगायंच एक तर ती सुमो गोळ्या द्यायच्याच नाय, दुकानातून आणलेल्या गोळ्या
हम्म.
आम्ही नाय आणती तरी पण ती म्हणली मला लयचं आंग दुखो राहिल मेडिकल मधून आणत राहत त्यांना सांगत राहते मी मेडि डिकल मधून गोळ्याच संपल्या मेडिकल
एवढं दुखन आलेय छकुलीला पण इथून सुमो गोळी आणून दि नाहीच दिली.
आम्ही नाही आणते कधीच आमची मेडिकल मधूनच राहते. पण मग त्यांना ते ध्यान नाही राहिलं ना हा.
नाही अर्धी चतकोर दिली काही नाही आता तिने किती घेतली काय माही
सवती गोळी घेतली काय सवती घेतली तेन जेवण कर पोट बरं मग
अरे देवा.
बत्ता काय वजून च्या करू तुला कप बर
चहा कर चहा कर.
दर्श चा करते तर चाने राहिले.
हा ना तिने आखीच गोळी घेतल्या एक मिनट बोलायचंय फक्त
तिचां असंही आंग दुकाय लागलं की ति लगी पार लगी अशी ये होऊन जाते लगेच कायतर पोरीचे ते पोरी एवढं दुखते तरी शेवटीने अंगावर दुःख काढलं, अंगावर दोन दिवस झाली कि
आणि माय या छकुलीनी एवढा पाय मुरगाळा तिला रुपयाची गोळी नाहीये.
अ ये लि प्यांगळल पुसक पसाकड येऊस जरी हे जाला क ते तशी माये छोटी दोन दिवस कनली टाकली आणि त्यामध्ये जाली किलअर.
ही छकुली बी बाई दोन चार दिवस पिंगाळी पण गुळीने आली पण नीट झाली.
चा पे दर्शु घोटभर म्हणजे पस मग मला असं भुणभुण लावायचे नाय मग झोपून घे वय आज सांगून राहाले चा प्या दर्शी घोटभर नाय तीच्यावर लक्ष दिले तीन गोळी घेतली.
हा.
हम्म ते मेडिकल मधून सांगायचे होते मला, पण मग तवर ते येऊनही गेले.
चहा नाही घेऊ राहिली का.
अ नाही म्हणती, जाऊ दे मी पेते तिच्या वाटणीचा.
त्याला काय आता.
मग तेच सांगते साखर नाही आणि चहा पावंडर नाही आहे बाई. चाळीत रुपयाचा पुडा आणला होता, गेला पंधरा दिवस गेला संपून.
आता याच्यावरन उद्या मला फोन करा.
हा हा तुम्हाला सकाळीच फोन करीन मी त्याच्यावरून, सकाळीच दहा, नऊ वाजे लोक राहीन फोन.
हम्म बरं- बरं.
हां.
हेच्यावर कर मगं, म्हणजे मग हे भी ते होऊन जाईल.
हा-हा. मग याच्यावरून केला का, मग जा
हा. कारण ते जातील सकाळीच, एक सकाळी करायचा एक संध्याकाळी करायचा.
हा मग तसच करावं लागणारय मला, एक सकाळी एक संध्याकाळी. मला कसं वाटलं माहितीय का.
हा.
असं दुसरी बिलं चालल का, का आपल्या गट्यातलंच ये असं.
नाही ना ज्याच्याकडे ॲप ये, त्यालाच करायचीे ते.
हा का.
आग त्या शरद च्या बायकोच त्यांच चालूय ना.
पूजा म्हणे बाई, मला बी मॅसेज येल म्हणे तो.
ह्यानी केलत का तेे चालू.
काय माहीती त्यांना तर आम्ही म्हणले ते अव करा करा, ते नंतर काय माहिती त्यांचे त्यांनाच माहिती. ती म्हणत होती बाई मला मॅसेज येईल, मला महीना झालं तेव्हाच येईल आता म्हणे.
आ महीना झाला मग, पंधरा दिवस झाली त्याला येऊन.
हा का आता तेला म्हणलेत ती टाकायची नेट संपून.
हां.
हं- हं. नेट नाहीन ठेवीत ती, तस आमच्यात थोडं फार का होईना आम्ही नेट ठेवतोच.
हा ना.
मग आता डायरेक्ट ते ओनलीमीटर काय म्हणत्यात, ते अस बॅलीस टाकेल त्यानी.
हा का.
हा त्याच्यामूळ मग सारख नेट संपतच नाही.
पण आता लै मिनटं झाली तर ठेवू का.
हम्म.
हा ठेव.
चालल ना मग.
हा.
तिकडून करा बंद.
हा एक मिनट.